हॅलो?
हां, झाला की कनेक्ट, हॅलो? हां येतो, येतोय.
हाओ काय झाले, म्हणजे तुम्हाला पण रेंज नही काय?
हां, जरा नेटवर्क जातोय, आहे आता फुल
हो, तसा विषय नाही. नक्की प्रॉब्लेम, आपल्या नेटवर्कचा य का, काय एप्लिकेशनचा? मी आता काय विषय झाला. के मी आता तुम्हाला, जवळ-जवळ, दोन-तीन कॉलला बोलले.
होय का?
हां, म्हणजे फोन लावतो, तर लागत नव्हत, समोर न. आणि ते अँपलिकेशन मधन बाहेर आलं, तरी डिस्कनेक्टिंग म्हणतय, डायलिंग म्हणतय. म ते काही धड, फोन बंद पण होईना, धड लागना पण.
हा हा हा हा, हा. हा. मघाशी काय म्हणत होत्या, तुम्ही बहिणीचं?
हो. ती बहीण आहे का, ननद ये तुमची? माहित नाही. त्यांनी मला सांगितलं की जरा ह्यांच्याबरोबर तुम्ही बोला म्हणजे काय विषय होईल म्हणले, म्हणले जरा त्यांच पूर होईल म्हणजे मग ठीक आहे म्हटलं म्हटलं असे पण म्हणता आ मला बोलायचं होतं ना आता विषय कसाय. तुम्हांला मी कॉल केलाय पण तुम्ही माझ्या बरोबर बोललाय म्हून तुम्हाला एका कॉल मागा ऐंशी रुपये मिळणार आहे ते.
होय का.
असं मला त्यांनी सांगितलंय म्हणजे कोणी, दुसऱ्या एक जण ते मी त्यांच्यावर बोलतो ते म्हणले की आपण कॉल की काय तरी शंभर मिळतील, आन तुम्ही माझा ऐकताय म्हणून ऐंशी रुपये मिळतील असं हाय. हा म्हणजे ते अस वाया जात नाहीत की बाबा नाय तुम्ही केला मी नाही केला म्हणजे असं कोणी पण केलं तरी पैशे मिळतील.
हा हा हा हा.
असा विषय होता.
हा हा असंय.
हम्म तुमचे शिक्षण काय झाले?
नाय बारावी झाल्यावर लग्न झालय.
होय हम्म हम्म हम्म आणि मिस्टरांच कि त झालय काय?
मिस्टरांच ग्रॅज्युएशन पूर्ण झालय. अजून ते को अ हा अजून कोर्स चालूय त्यांचा करायला लागल.
ग्रॅज्युएशन कशात केलय त्यांनी? हे हा बी ए केलं
हा हा.
आन त्याच्या नंतर मग फायरन शिपटीचा
हा कोर्स केलाय हा.
हम्म मग तो कोर्स किती वर्ष झालं करते ती?
म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये एकदा केला एक वर्ष.
हा एका वर्षात
अजून थोडा हा तिथ तो गॅप ठेवल्या नंतर माझ आता मागच्या वर्षापासून आजच चालू केलं आता, हा वर्ष मागचं वर्ष अस दोन वर्ष.
हा हा हा हा.
हा हा आता हे गव्हर्नमेंट चे कोर्स
होय ते कसला कोर्स आहे ते काय?
म्हणजे एवढं काय माहित नाय सोडा मला एम एस बी टी असं असं काय तरी असं कायतरी नाव हाय. हा गव्हर्नमेंटच हाय ते.
होय मग तेे कुठं, कॉलेज बीलेज हाय तिथे जायला लागतेय का?
हा कॉलेजला जाया लागतय की म्हणजे काय तर प्रोजेक्ट वगैरे असेल तर जातात, पेपर असेल तर जातात. ग्रुपला मेसेज येतोय ना या म्हणून मग जाता.
पण गव्हर्नमेंटच आहे म्हटल्यावर रेग्युलर जायला लागत असेल.
नाही मग तसं काय नाही फिरायला जायला लागत मेसेज आल्यावर जायच. मग रेगुलर गेल्यानंतरन ऑफिसला कोण जाणार ना कामला! असं होतय हां.
आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही काही पण झालं का नाही दहा मिनिटं होऊसतोपर्यंत फोन फोन कट करू नका. मगाशी काय झालेलं मधी तुमचा आवाज येत नव्हता मला, आवाज कट झालेला.
हां.
पण विषय हा आहे की मी समजा फोन कट केला तर तुमचं पण नुकसान आहे आणि माझं पण नुकसान आहे. मला तुमचा आवाज ऐ कु येत नव्हत तरी पण मी आपलं बोलत होतो बोलत होतो, शेवटी आपल्याला बोलायचं आहे, बोलण थांबवायच नाही.
हां हां हां हां हां.
त्यामुळे असं होतय त्यामुळे एवढं दहा मिनिटं तरी जाऊ द्या कस तरी, काय मला वाटतंय काय ते कारण ते कसं आहे एकतीस तारखेला बंद होणार आहे ना. मग ते काय त्यामुळे प्रॉब्लेम यायला लागलाय काय! काय माहित नाही मला.
हां हां हां हां.
पण आपला आहे तोवर कसतरी ढकलत ढकलत चालवा.
हो हो हो तुमचे अजून किती बाकी आहेत?
माझा आहेती अजून जवळ जवळ सोळा सतरा.
भरपूर आहेत की मग अजून.
तुमचं?
माझे सहा राहीलेत.
मग काय तुम्हाला काय आता माझा ह्यो कॉल झालं की झालं कि मग झालं तुमच काय
पण तुम्ही ते आता तुम्ही मला कॉल केलाय पण माझ्या इथे नाही पडत तो कॉल. माझे मलाच इकंडन असं करायला लागतात हां अ काय ते पैसे भेटतंय पण कॉल नाही पडत याच्यावर आता
हां हां हां मग तुमच्यात अजून कोण आहे काय की त्याला कॉल केल्यावर मग पाच जण पुर होतंय तेे?
म्हणजे असं नाही आहेत ओ कोण.
कारण कसा विषय आहे मला कॉल पुरा करायचा आहेती ओ म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला कॉल केलं आणि तुमचं पाच कॉल केलं की तुमचं पाच कॉल पुरच होतेती. पण ज्या व्यक्तीला करताय त्या व्यक्तीला मी पण पाच कॉल केल्यावर माझं पाच कॉल होतेती आणि त्याचं पण पाच कॉल होतेती.
म्हणजे आहेत पण लेडीज आहे खरं ते.
दुसरं कोण नाही काय कारण मला ओ या एक दोन दिवसात लई पुर करायच आहे. आणि त्या ते असं आणि त्यात मोबाईलला प्रॉब्लेम द्यायला लागले.
म्हणजे त्या ग्रुप वर लिस्ट आल्या बघा त्यांनी अस कॉल पूर्ण करायचे आहेत म्हणून
मी ग्रुपला नाही ना.
नाही काय?
हम्म.
हां हां हां. म्हणजे लिस्ट आल्या क म्हणजे ह्या व्यक्तीनी कॉल पूर्ण करायच्या आहेत म्हणून मग त्यांच्यामध्ये जेंट्स पण आहेत थोडे.
ते कळत नाही ना तेच्यावं काय मला एवढं काही माहीत नाही. मला पहिले एक दोन जणांच्या बरोबर बोलत होतो त्यांच्याकडे नंबर भेटले तुमचा यांचा त्यांनी दिलं त नुसार पण आता माझा विषय कसा व्हायायला लागलाय. म मगादर्न बघतोय काल पण झालं माझ्याभर कि फोन बीन लावलोय फोन काय पुढच्याला पूर जायना झालाय लागना झालाय. पुढच्याला उचलाय पण येई ना आणि मी त्या अँप मधन सगळं बाहेर बि राहिलोय. पण अर्धा तास तास झाले तरी माया् मोबाईला दाखवत होत की, पण टायलिंगला पडला म्हणजे. उचलेल नाही पण लागला हाय.
हा हा हा हा.
असं व्हायला लागलयं हो मला मलाच आता कळायचं पण झालं आता तुम्हाला कॉल लावलाय का नाही. तर तेच्या आगोदर दोन तीन वेळा कॉल लावला तर लागत नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं होयला लागलं तर पुर कधी करायचं. असा विषय हो
हा हा हा हा माझ्याकडे काय नंबर नाही नाही येत
होय की पण तुमच्या ओळखीमध्ये अजून कोण नाय काय? हा एकाद दुसरं यांच्याबरोबर पुर करेन. आता मग आवघड हाय की माझं हा बोलत राहावा बोलत राहावा तुमचा आवाज कट होतोय तरी पण बोलत राहावा मला एवढा आवाज ऐक पन तुम्हाला रेंज नाही आहे का, काय अप्लिलिकेशनचा प्रॉब्लेम आहे माहित नाही पण
हा हा हा.
म्ह बोलत राहावा कारण मला काय आवाज येईना झालाय. हा आता
हा हा हा चालेल. आधी मध्ये यालाय आधी पावसामुळं होत असल ओ.
हम्म नाही म्हणावसं वाटतयं काय माहितीय का.
मुद्दाम कराल्यात काय. म्हणजे आपण हे कराल्यात असं वाटालयं का तुम्हाला.
होयं.
मुद्दाम.
नाही हो आता काय तुमचं तुम्हाला त मला आ कसं सांगू तुमचा आवाज कसा येतोय मला.
कायच येईना झालंय वाट
तु तुकट तुकट आवाज पण
तुमचा येतोय मला.
हा हा हा. तुमचं तुटून तुटून येतोया ते मला वाट ती बहुतेक ती वेळ संपत आल्या त्यामुळे मला तसं होतयं की काय
काय माहिती दोन मिनटं आहेत अजून बाकी.
नाही नाही त्याच्यासाठी नाही हो तुमचं कसं आता उद्याच्या दिवसभरात एखादं. पाच सहा कॉल केलं तर झालं संपला विषय, तुम्ही पोच माझ अजून पडली ती कायतरी ती कायतरी म्हणतीत वाटतं तुमचंं असं की तुम्ही ते कॉल पुरं केलं तर तुम्हाला हितनबुड ऍप मध्ये घेणार आहे जच इितनबुड पुर नाही होणार का नाही? ते कायमचे बाहेर पडतील अन् त्या कधी ॲपच वापरा येणार नाही.
हा ब्लॉक करणार वाटत, ब्लॉक करणार
एवढी माणसं, एवढी माणसं झाली देखी एवढी माणसं झाली देखी. त्यासने खाईच कमी करायची.
हा हा हा हा ह. हा हा हा.
आपला दहा मिनिटाचा कॉल दहा मिनट होअसतोपर्यंत तरी चालावा मध्येच काय मोबाईलला झाले बेले म्हणजे हे पण वाया
नाही होईल आता झालं तर टाईम होत आला की.
हा होय की, पण मध्ये तुमचा दोन मिनिटं आवाज असा येत होता की येते का नाही येते ना काही नाही ना मला वाटयच आता फोन बंद पडतोया. कारण या विषय कसा आहे माहिती आहे का, की समजा आवाज जरी तुमचा तुटायला लागेला व्यवस्थित बोलण चाललं नसल का नाही. आणि पंधरा सेकंदाच्या वर गेले पंधरा सेकंदाच्या वर कि फोन कटतुया अन् तुमचा कॉल पण येऊ जातूया म्हणून मी काय करतोय तुम चा आवाज येऊ दे्या अगर नाही येऊ दे पण मी बोलत राहतोय कारण का हा मी बोलत राहिलो निदान त्याला काय वाटतं बाबा बोलत राहिल बोलत राहिल म्हणून ते
हा हा, ह हा.
तुम्ही आता मध्ये काय म्हणला काय माहित नाही पण लई तुटका तुटका आवाज आलाय. नुसता एक शब्दच आयकाय आल्याला.
हा हा हा.
आता पण एवढा पूर्ण क्लिअर एताय अस पण नाही पण हाय बाबा मी आपला अंदाजे, अंदाजे आपली बोलते बघा.
हा हा हा म . तुम्ही तिथून कट करा, झाले दहा मिनिट
बरं बरं ठीक आहे, हा हा.
हम्.